हॅलो काय करतोस?
काय नाय बस कॉलेज ला आलोय.
हा हा काय काय करालय?
काय नाय ब निवांत सकाळधरण एक पण लेक्चर नाही झालं काय रील्सच बघतोय.
काय काय बघितलंस?
हुं आ आता काय मला फेड एक नंबरी लवशिप लव रिलेशनशिप एकदा मग ब्रेकअपचे पण मदन येतात.
हा, हा, हा
हम् तुझं काय चालू हाय काही नाही
मी पण काय नाही बघ लेक्चरला आलोय मी पण आमचं पण काय लेक्चर झालेल नाही
बर
बस चहा पाणी झाल काय
मग काय अजून आ झाल की तुझं
चहापाणी झालय काय झालं की
होय रे ना हा
हळू बोल की मग एवढ्या मोठ्यान‌‌ का बोलतेस
बस ठीक आहे हा हळु बोलतोय नाही
हा, ह मग मीच सकाळी नसताना काय काय झालं नाश्ता करला गेलच नाश्ता कराला गेल्यावर कोण काय, काय बोलत होत का?
कोण काही नाही बघ टाईमपास चालू सगळ्यांचा
पत्या आलता नव्ह
आलता पत्त्या आलता विश्या आलता चिरू होता परत्या पण होता
माझ्या रूमला पत्या गेलता हातपाय धुवायला
गेलता हातपाय धुहायला तिथं गाडीन वर आलता ना पावसात
हम्म घर
हा, हा गेलता हातपाय दुहाईले
हा, हा मग काय, काय नियोजन
काय मग आता पत्या म्हण पत्याच एक महिन्याचं आहे सबमिट करायच तो करणार आहे आता
हा
हम्म डायग्राम काढाय‌ मला म्हणला डायग्राम काढून द्या
मग माझ दि की डायग्राम काढून
मला त्यालाच मी म्हणतोय माझं मी दुसऱ्याकडून काढून घेतलेलं तरी म्हणते तूच काढ काढून न दे मलाच म्हणतोय
मला डायग्राम येत नाही
तू मला काढून दे रे
अरे मलाच येत नाही डायग्राम मी मॅडमला विचारुन मॅडम मला म्हणज तुलाच एवढे एकदम डायग्राम तेवढ्या काढ बाकीच्या राहू दे
म्हणजे मग हम्म त्यामुळ‌ जेवढ ते घरी गेले
मी नमीला चार दिल्यात संमीला चार आठ दिल्यात
बर
म
मग काय ना मी घरी गेल्यान माझ घर न डायग्राम काढून आणलेलं घरी गेल त
सन झालत ति रे पडलो जरा गाडीवरन
बर लागलं
मी आणि मम्मी निघातो रानात आऊत आलेलं नांगरणीला मग गाडी घसारतीला हुती आणि पंक्चर झाली पंक्चर झाल्यानंतर ती गाडी चळली हळूचूत त्या म मम्मी पदली मम्मी लाग तरा मग ते जला दवाखान्यात तन जायचं हे करायचं ते करायचं
हा हा शेती किती
चितीे ठी का आमची तुमचे एवढे नाही असून
हा हा
्स येत खरं तुमच्या एवढी नाही
हा
मग मग ते जरा दवाखान्यात जायचं होतं दाखवायला हे धावपळ जरा इकड तिकडं आमेलागे दवाघ गेल एक्सरी काटला तर डुकलाग
डोक्या ना ललेटग ना
हा ते स्कॅनिंग करायसाठी गेलेलो दाखल करला परत शस होत म्हणून दवाखान्या येतं
कोल्हापूर जवळ येतं मला
हो कोल्हापूर जवळ आहे मला
बाय
ते दाखवून वगैरे आलो एक्सरे देन का ला
हा
वारकस म गबसलाय का
हा
हा हा
हम् हम
हम्म
अरे मोर रेंज येत नाही मोबाईलला म्हण महागा बसत रे
हा हा हा
हा
मग नाट्या काय म्हणते कॉलेज मध्ये
काय ना पणर मी दोन पुरी आले त्या
हा म
ह
गुड मॉर्निंग मॅम
हो
म कायत पावसान आली नाहीतीव मवत साहेब कोणाच लेख हे काय सुध ब मॅडम गजंटीन कॉज हला अजून अरे मॅडम आल्या लेक्चर प्रेझेंटी ला म्हणत्यात